हॅलो.
हा उन्हाळ्याच कायी केला का नाही म्हटलं?
हम्म पडल्यात कॉल?
नाय, नाय.
हा, हा आज न्हाई काय केलेल. अ म्हणजे मम्मी तेन तिकडन देत्यात कुरुडया, पापड.
हा, हा.
पड तेवढ करतोय आम्ही.
हा म्हणजे उबी उबीवरच्या.
आ ते वाफलुन करत्यात ते.
हा, हा किती केलासा? मक्याच्या का तांदळाच्या?
तांदळाचे पीठ भिजत घालतात्या. होय लय होतय तेज. ते सासूबाई करत्याता अशा त्या आन दुपारच असं हे नसलं की नई म्हणजे त्यंच तेनी ते करत्याता त्यामुळ आम्ही नाही काय खरं ते येत नायी आम्हाला करायला.
होय एकटच घालायच, काढायच तेन मग?
त्यंच तेनी करत्याता सगळं ते. दिशी दुपारी केल्या त्यानच ते वाळत कनई घालीत नायी तेच संध्याकाळ करत्यात सांगा सातच्या पुढे जेवण आवरल्यावर करत्यात्या चुलीवर.
संध्याकाळी व्हय?
हा संध्या मग त्यांच त्यांनीच करत्यात त्या उनात घालीत नाहीता, असं साडी अंथरून त्याच्यावरच अंथरत्याता मधल्या खोलीत. मग ते उन्हनात घालायच नाही म्हण उन्हात घातल्या गोंडाळतय. गोल गोल होतय असं.
हूँ
आधी सावलीत वाळवून मग उन्हात
हा चाळवून मग उन्हात दुसऱ्या दिवशी
हा
अस करत्यात मग ते त्यांच त्यानीच करतेत येत नाही आम्हा
आण चटणी ते
चटणी केली वा मी आम्ही केली तुम्ही केलीसां?
होय केली.
चटणी तर पहीला लागतीया
लागत वर्षाला लागतं बघा
चटणी आण म पण जास्ती लागते आहो चटणीसुद्धा मोठ्ठ आहे आमचं तिखट लागतय नय घरात सगळ्यांनाच
हा फराळचं काय केला का नाय -
अहं फराळाचं काय नाही शाबूस सांडग तेवढं केलं आणि चिप्स तेवड केल. चिप्स बट्याटोच टाकले बघा मग दुसर
हा हा त्याच कुरड्या करतात कीया शाबूच्या हा
शाबूच्या त्या कशा करतासा
कुरडयांला सकाळी पीठ भि ते शाबू भिजत घालायचं संध्याकाळी ते शिजवायचं आणि शिजवल्यावर हाय अस ठेवायचं मीठ घालून शिजवायचं आणि सक काळी ते आपण मोदक पात्रात ना असं चाळायचं. आणि ते जे का केल्यावर कुरड्या पाडायच्या त्याच्या लई फुगत्यात हा एक छोटी कुरडी अस ताटलीभरून होत्या.
ह बघायला पाहिजे ह.
अजुन गाडी खेळगाडी आणी गाडी त्यातली. चांगलं होतय आणि शाबू, बटाटा, असं मिक्स करून चकली पाडत नाही.
अ नाही ते मी शाबू बटाटा अस मिक्स करून शिजवत्यात आणि असं तसच घालत नाही ते चपट, चपट. तशा घालत्याय त्या.
कसं करायचंय शाबू भिजवाय. आ आणि बटाटा शि शिजवून घेऊन बटाटा किसायचा. किसल्यावर त्यात मीठ नंतर आपल्याला मिरची अ नंत- जरा भगवती असं घाल वून मळायचं आणि चकली पाडायची. छे!
तेजा आणि मग ते शिजवायचं नाही.
नाही, नाही शिजवायच नाही ते बटाटा फक्त शिजवून घ्यायचं. शाबू कच्चा च घ्यायचा कच्चा म्हणजे भिजवलेला हा. हा मळायचं आणि पाडायचं. आम्ही काय केलं नाही यावर्षी ते. आमचं मागच्या वर्षीचं जरा थोडं होतं शाळेला लगेच सुट्टी लागली ना त्यामुळ माहेरला. केल म ते फक्त उपवासा. काही केलं नाही ह्या वेळी. बाकी सगळं हंडीपापड उडदाच. पापड नंतर कुरडया. नंतर तांदूळ. भिजवून ते आपण चकली करतोय की. तसल्या चकल्या ते सगळं केलंय
अ मिस्टर सांगायच आणि मिस्टर सांगा ते विकतच थ्री डी मिळत नाही काय ते थ्रीडी परत ते फुकण्या फुकण्या परत ते काय असते की
हा
ते सोडून द्या
हा हा
आपड नव्हतो का जिरा पापड म्हणून विकत हो देवा ते एक किलो अस दोन किलो येऊन दिलत मग जास्त
हा - होय होय
हा जरा चाट मसाला घातला ना त्याच्यावर छान लाग